काई आवाज
होा येते बोल
हा बाय कुठ गेल्या होता तुम्ही
घरी गेलती आबाले चा पाणी केेल तर दारी होती यदलो
हा का मी तुमच्या घरी आलती
ह मग मी तिकडे गेली शिन आरतीच्या घरी
हाव काय
हो आरतीच्या घरी होती मी त्या आरती झोपेला आवाज देला तिले मग ते दारी अशा पायी बोलली अशा पायी संगच बोलून राहिल ती
काय म्हणे मग आरती येतो म्हणे काय?
झोपेल तीने आता उठवल नाही तिले आवाज दिला तच कावड वाजवलं.
हा ना
हम्म पण काही बोलली नाही ती बोलली नाही म्हणजे ते झोपेलच आहे अज हम.
मी काही नाही करू राहिली बुवा
हा पूर्वी झोपेलशी हा. हो जेवण घेऊन झालो कि चा पाणी झालो.
ह जेवन जेवानहीं झालं चाहा पाणी झालं तुम झाल.
हा हा म्हग म जेवणाचा काही टाईम नाही पण चहाचा
हाव
नाही आतलं हे आणि नाही ज्यायच्या टाईमला जेवणाच आणि जेवणाच्या टाईमला ज्यायचं कशी विचारते
का दिन मग म्हटलं च झाला काय हम्म हॅलो
चचापाणी झाल जेवण झाल
आवाज येत का तुझ बरोबर हो येऊन राहिला ना हो काय जरा अशी माथ्यावर ये ना येते येते आता आवाज अ आला आवाज आला आला हा मला आंधी आला मीच होती ना घरात होती मी अंद हा मी मीच होती घरात होती मग म्या काण मत नागमा
साड्या गिड्या पाहत होती साडी पाहत होती पिसं बिस घेत होती
हा येजो ना मग आता येश ना आताय नाही तो थोड्या वेळा नाही
फॉल आहेत काय
फॉल दोन-तीनच आहेत बिचारे आणायला लागतील मला उज्ज्वला जा मला पैसेले दिन त्या आ ते आणल मी ते देतो होणे ना मला आणल पैसे
हा मला हिरव्या कलरचे फॉल लागत होते विचारा
हो घासली तर पाहि ना बाई मग अस हा अस त तर पहिले नाही तर मग उद्या मी वरखडला जाईल मी घेऊन ये पण बाई पाणी आलं तर जाईन पाणी आलं तर कृपा घेऊन इंद्याला दे हा मग निंदन चालल निेंदायला जाई
हा निंदायला चाललं चाललं निेल तर मी जाईन ना घरच्याव वावरात मला हम् हा चांगली निघली ते गेले ते परवाच्या दिवशी त्यां आता असं निेघले पण मी काही घर गेल न ते आता काल जात होती तर कालही पाणी हवा फेर झाला
हो का यंदा घरीच पेल किती सारी का ते वा
दोन एककर
हो का बरं घरीच फेरत जा बाई शालिक्राम गिलीिक्राम देतेच पाणी पाण्याचं काम पडलं की
हम् बोर करू यायलच ना आम्ही पण आता मशीनच नाही भेटली ना
नाही बोरस करून टाक जा बोर केली क बर हम्म बोर केली की म्हणजे कोणाला दिल जाते पाणी आहेकापरी
हा
नागे म्हणजे कसे चारण येतात ना मग
हा
ते खरच राहते लोक वलेलाव लव काढणं काळ्यापेक्षे
नाहीत कायदा
तिथून काही वावरातलं काम केले नाही पण आता कराच लागत घरच वार केलं की जाच लागते बाहेर नाही भेटले कि जा लागते
ह निंदायला जास्त लागते आता काून कीता बायानेत भेटून राहिल
ह हम्म
आता चार पाच दिवसापासून म्हटलं होत त्या वारीच्या जमादरा
आपल्याले आपल्या नाही ना आपल्याला लय दूर पडते ना बा भाड्याले तोड्याले
हा प पैदल लो दूर जा लागते
हम्म् त्या वारीच्या बाहे पैदल येेत हा नाही ते शालिक्राम सांगते तिकडेच लाईन लावून द्या
हाव ना
हम्म कौन की म्हणजे ते म भाड्या हा कौन की इकडे आपल्या भाड्यांना बोलायला जाते ना
होा
तिकडल्या बाया कशा पैदल येतात किती दुरू न
हाव ना
पाच पंची शिल्लक गेले तर चालतात पण त्या पैदल येतात ना इथल्या दूरून
त्या बया फक्त उशीरा येतात आपल्या बाया तशा लवकर जातात.
नई उशीराच्या येत नाही ते या आले उशीर होते मग दिवसभर राय
हाव
तेली याला उशीर होते ना पैद हो.. पैदल याला उशीर होते त्याले.
हाव ना आता आज पण याल सगळ चाली नाही कि नाही
ह असं पाणी कसं काही काही वावरत लय लय पाणी आलं. अन
आणि काय काय वावरात तरी समजा असं तवार भरांडीचाय चालते त वारात
आम्हालेच साठी मेतकरबुवाच्या घरात चालते.
हो ना
हा
न जाऊन आम्ही बी जाऊ बाई सकाळी मग
होव ना मले बी आता बाबा गेले वावरात अन् वारात पायेतो ना चालते की नाही चालत तर मग सांगतो. पण मग बाहेर पौर आल्याची फोन चालू लागतात मग झाले चालू फोन
हाव
त्या वावरात चालते त्या वावरात लोक काढून घेतात.
नाही तर काय तर बाबा कुठे? गेले आता वावरात गेले काय?
ते तडी हा तडी ते म्हहिशी साठी डाक्टर आणला तोडखोडबाज त्योहारात हा आता ते चलाईन द्याय लागते त्या म्हशीले
हाव काय
मग ते गेले अन् तोस सदाशिव नाही म्हशी वावरात लयेत नही तेज्या तीन चार म्हशी मोठ्या मोठ्या
हाव ना
तर तीन चार म्हशी आहेत मग ते चारा पाणी करतात. चारा पाणी करतात काही मेदवा तो हम आ हा तो येत असते रमेश दुध काढाले
हो
म्हंद्याला हाे चारा पाणी करायला जातात ते मंग येदवा हो ते माल्या सुनीच मी घेतलं ना वो ते हात कस कसं थंब घेतात तस ते चेहऱ्या चेहऱ्याच घेतात त्या फेस हा हा हा हिडीओ कॉल करून बा ति ति तिच इंदुच
हाव काय आज मला वाटते पाकिटही वाटली वाटते
हो पाकिटही वाटले नाआज
हाव काय आरती न आणल बाई गीताबुड्डीन आणल पाकेट आज
का पोरीला भेटते का? खातंं शिधं नय त्या आरती अ
हा आरतीनं अन गीताबुडीनं आणलं दिसलं मला माही पोरगी काही खात नाही ते गोड एक परी
नाही का म खातशी तर नजो तिन मला माहि तिने आरतीन त्या मॅडम मागतलं नाही देत द त तिला मागत.. बी देतली मायातलं बी.
हा ना.
देऊन राहिल ती तिने मागतलं. कस सांगच नाव सांगला एक पाकीिट पाहिजे एक पाकीिट पाहिजे. जे मग मी मला त्याचं नाव सांगल.
हा इ म म इन एला आरतीनन गीता बुडी नानलय..
हो मग ते करे मांग पुढे मांग पुढे दयसाठी..
हो काय.
हे आणि मादारी बसेला पण हे आरती काही म दिसली नाही ती नाही तर मग आरती जात दिऊन देत होती.
हम्म.
अ उदयतला गिंदा पसदन म.. तिच्या्या घरी खातात बाई ते आरती खाते मा घरी कोण नाही खात.
हा आमच्या घरी बी खात नाही कोणी.
हा मा घरी नाही खात पोणी पण मग.. गोडत रवायचं असत पात नाही कोणी.
हा. ऋतू त्या कोोणाला. ह.. ब.. आवाज..
हो हो. तू कुठे गे बाहेर गेलती का आवाज जरासा खाली वर करे.
हा तेच होतलं मी आतलं. गेलीशी नाही घरात प घरात लवकर आवाज नाही तर घरात गेली..
होा ना.
हा. त्या पोरी चांदूला घरातल्या दारातच करा लागते. हा म्हणून आवाज जरा अस कमी जास्त केला मी आतल्याकडे घरात गेली.
हा.
ह.
बरं ठेवतो मग. . काही काही काही त्यां जास्त बाहेर.. ह..